हॅलो
काय चाललंय
हा काही नाही हा हा बरं आहे हा बरं आहे बरं आहे
हा
हा कस चालेल शेतकस चालेल
काही नाही आता पाऊस नाही पाणी नाही शेत मध्ये काही पेरलं नाही पाऊस नाही पडला आता बरी आता घरामध्ये पडले मळ्यात जाऊन आले पाऊस पडतो थोडा थोडा पाऊस पडतो थोडा पाऊस पडत नाहीऊनच पडेल गरम होतं नुसतं मरणाचं
हम्म
नुसतं ऊनच ऊन पडत नुसतं पावसाचा पत्ता नाही इकडं पिकांना पाणी लागतं का नाही पाऊस पडला तर पीिक येतील नाही तर कसले वाळून गेले शेत
हम्म
आता पाह आता म्हणता पाऊस पडल पाऊस पडल मग करू पेरणी
हा
अजून कस काही बियाण टाकलं नाही नुसते वावर केले नांगरूम झालंय नुसतं
हम्म
अजून काय चाललंय
काही नाही आता बसला होत मी तेी बघत म्हण म्हटलं फोन कराव काय विचारा घरती न सगळी
बरे बरं नव्हतं आता तुझ्या बाबाला
कानी तिकडं
पाणीच नाही ना विहिरीलाी पाणी नाही जास्त वरचा पाऊस बी नाही आहे
हम्म झालं का घराचं काम झालं
हां ले होऊ आ.
हम्म
पाणी नाही म्हणून थोडंसं राहिलंय थोडं थोडं पाण्यामध्ये चाललंय बांधकाम.
हम्म बर खोदली का नाही का खोदायची.
नाही अजून नाही खनली पाणीच नाहीये. गुठ बोर कंदा होवा म्हण.
खणून बघायची येेत कधी कधी पाणी.
पैसा लागतो जास्त जास्त खोल केले जास्त पाणी पैसा लागतो.
हम् कांद्याचं काय झालं मागच्या.
काही नाही झडले पडले तशीच. कोणी घ्यायला तयार नाही. लोक कमी भावात मागतात. त्याच्यामु काही विकायला काढलं नाही राहू देवन तसच. राहू दिले तसे थोडेसे वाळवायल टाकले.
दा देेव नाही ना.
ताळी दुळी कुठे एवढ्या निघाल्या थोड्या थोड्या निघाल तेवढ्या घरच्यालाच लागत.
उऊसानी लावत का मग तुम्ही.
नाही नाही ऊस बिस नाही लागत त्याला ऊसाला पाणी लागत ना जास्त.
हम्म गा
आपल्या विहिरीला पाणी कमी ये.
हम्म
वतवत लावतो थोडं थोडं.
हम्म बैली घेतला.
अजून. हा नवीन बैल विले मागत गेला. एक होता याकाल जोडी केली.
हम्म टॅक्टर दयचा घेणार होते म्हणे
त्याला बी त पैसा लागवतो.
हम्म अध का मु.
पैसे नव्हते ना एवढे.
हम
म्हणून बैल घेतला.
हम्म
अजून काय चाललं. कधी येणारे.
म्ह आता सुट्टी तू. काही जांगणार नाही आता काय सण सुर होऊन जातील.
हम्म होसानालली येणारार का. पोळ्याला नाही येणार.
हा येईल ना पोहायला जमलं तररी येईल.
हां मध्ये आधी एक चक्कर मारून पाय मग.
आता काही वेळच भेटणार नाही.
हां.
घरचे बी का जाऊ द्या नानी म्हणलं जाऊ द्या फोनवर बोलून घ्या.
हम् हम् बरे केले ना.
हा आता मी जाय आता नंबर लागेल माझा मी चालले तई बाहेर.
हा का.
हा.
इथ म्हणलं लावून पाहा म्हणल काय चालल काही नाही. म्हणून मला घरली येेत असल तर पावा नाही तर मग काय करतो. खाल्लंय आपले टुकू-टुकू-टुकू कामं.
हम्. अजून का याच याच कास चाली.
पिऊन पार.
हा हा.
जमलं तर येऊन पाहायचं मध्ये चक्कर बकर मारायची एखादी.
हा चालेल चालेल.
जमलं तर.
याच काय झाली?
चांगलं चालू आहेता काय चालणार काम नाही काही नाही. घरातच बरल आहे. काही कामधंदे करत नाही काही नाही. काम शोधाल सांगितलं काम नाही शोधत. एवढं तेवढं काम करतो घरात बसतो. म्हणून म्हणलं नोकरी पाणी असेल तर पाहि एखादी.
हा बघतोयदां. आता काय नकरी पाणी भेटत न कुटच.
पाहा म्हणलं थोडंसं एखादं जमलं कुठच त्या तेवढंच. टेका लागल.
दध तुम्हाला तर काय दुध तशी डेअरी दुध डेडून घ्या ना.
त्याला गाई मशीनं खोकं असतं दूध डेरीला असं उघडता येत नाही. चार पाच गायांमध्ये दूध डेरीने उघडत.
हम्म.
त्याला जास्त लागत कोणतंही काम. टाकलं तर काम केलं पाहिजे ना. कामच नाही करत ना. हा.
काम लोक लावून यायची.
मग त्यांना पगारने द्यावा लागल? पा पगार द्याल पैसे नको. पैसा द्यावा लागत तो ना लोकांला. पैसच नाही ना पैसा उठून आणायचा. आपल्याला कष्ट कराव लागत. तेव्हा का पैसा दिसतो. नाही तर पैसा दिसत नाही असा कष्ट केल्याशिवाय.
हम्म हम्.
आता पाऊस पाऊस पडला तर पी चांगली झाली तर मग उगत उगल्या. आली मला आलीवर मग पैसा येतो ना.
हम्म.
असच कसंहीलायता. हा तो मागच्या वेळेस त्याचं होत तेवढं चाललय आता.
हम्म. गेले नव्हते तुम्ही.
कुठं?
बाहेर
नाही नाही बाहेर नाही गेवलं कुठं गावाला घरात बसेल पाऊसने पाणीने पैसाने कुठे जाणारे
हम्म आम्ही गेलो होतो
त पाहाव लागत
हा आम्ही गेलो होतो ते मंदिरात
कोणत्या मंदिरात गेले हो हा का
हम्म
मग झालं का दर्शन
हा झालं झालं रोप वे नि केील पा हा झालं
चांगलं झालं ह मग प्रसाद विसााद आण आणला कररीी
ह
हॅलो प्रसाद आणला नि हा मग घेऊन यायचा ना
हाता हा बरं बर
हां
अजून जायचं होतं पण काय घचे काही ऐकत नाही हां
हा
हॅलो
काय मग
हा हा
हा
अ
ए आणि शनिवार चक्कर मारून पाहिजे
का
हा हा
आता काय पाणी पावस तर जमणार नाही मला पण मग बघेल मी चक्कर मारून
आमच्याकडे तर पाऊस नाहीय तुमच्याकडे आहे का
हा
खूप चालू आहे का तुमच्याकडे आमच्याकडे नाहीये ना आमच्याकडं काहीच नाहीये आता आठ पंधरा दिवस होत आहे पाऊसच नाहीये
ो पडत
शेतात पडायचं ना पडत नाही ना
हम्म तुम्हाला तर उलट अवघड अजून
पडत नाही
हम्
तिकडं पूर येतो आहे
हा इक नाहीेत
तिकडं पूर येतोय इकडं काहीच नाहीये
हम्म
इकडं पडलं पाहिजे ना
हम्म काय मात तर पडतो का नाही पडेल म्हणा लवकर काय नाही एवढं
हा.
बघु आता पडलातर हाय चांगलंच.
म.. पाणी नाही काही नाही पाणी येत नाही आठ, आठ दिवसांनी पाणी येत. कसं तर पाणी आलं का तेवढं कराव.
हम्म.
वरचा पाऊस पडला तर खाली पाणी येतं बोरल नाही तर पाणी नाहीेत.. विहिरीला पाणी नियेत.
बघु असता पडला तर पडला.. काय कताय? टँकर मागून घ्यायचं.
ते आहेत मग टँकरला पैसे लागतात.
फलुमही.
नाही‌.